मी आलय नी वरग अरे काय करत हाय. जा मर ज बस की मर्दा पाच पाच मिनिटं बस की बोलायला एक दहा मिनट बोलायला काय व्हायलय तुला.
अरे हॉस्टिंग कस माहीत काय असं असं नसत रे.
त्या मेंबरावर एवढं कॉलेज ए सी मध्ये चिटकून बोलत होतास.
तेवढं अरे तेवढं चालणार कि आ आ. आता कसा माहित काय अस फोन वर कोण बोलतय काय र तीस मिनटं झाल बोलालोय मी कुठल्या पोर घ्यातच
बोल रे काय नसत वि शिस्तात बोल मला पण बोलायला चान्स दे रोज एकटाच बडबड आलेयस मला बोलाय चान्स दे ना झालास तु
हम्म चालयत बडबड बडबड बाबा बडबड चल. काय
आवाज येईना ग तुझा
यालाय का मला तर याला आप तुझा तरी यालाय एकदम चांगल्यापणा यायलाय होय
होय आणि घड मॅडमला फोन लावलासा म्हण.
हुम्म.
घड मॅडम मला काय म्हणली काय म्हणली पप्पा नां घेवून आलतो तवा म्हणली दा कॉलेज यायला लागते म्हणली अभ्यास झेपणार काय म्हणली तो प्रोग्रम एक्झिक्युट कराला लागते एक करतो म्हणलो मग म्हणजे गणपतीला सुट्टी नाही म्हणली. एक दिवस सुट्टी हम् बोल की आता अ काय करालीस
एक दिवस सुट्टी आहे.
होय
एक ना दोन दिवस जातोय ना शनिवार रविवार
आणि हे समज आधी मधी कुठल्या कार्यक्रमाला आठवड्याच्या मध्ये जर सुट्टी असली पोर्शन चे काय हे झाल तर रविवारी कॉलेज बोलणार.
हा मग
अरे मॅडम कशा माहितीय काय मॅडमला माहिती रे तू कसा आहेस? अ कि नी तुला कीनाय तसच केलं रे.
मॅडम न म्हणल्या फून जायच नाही मी म्हणले मी तर पहिला बंक मारणार म्हणलेला लेक्चर
हां हां ते काय मॅडम तर लेक्चर असणार का मग एम सीए ला.
मॅडम मॅडम तर नसते लेक्चर मॅडम फुकटच एक लाख पगार घ्यायला येतात.
होय एक लाख रुपये पगार आहे मॅडमला. आई शपथ म्हण म्हणून आपलं आपलं म्हण आपलं कॉलेज. म्हणून आपलं कॉलेज सोडली काय?
होय म्हणून आपल्या कॉलेजला कसं होतं दोन लेक्चर केले की मॅडम घरला जायची जा दिवस सक काही साडे नऊ आलं साडेपाच वाज बसाय लागते मॅडमला.
हां मगं पगांर घेणारं म्हणे बसां पाहिजे की हां तरं तिकडे किती पगांर होतं आपलां कॉलेज कडे
एचोडी आहे तीथ
व्हंय टुडे क्यूं
मगं जरं चेतन सरांच्या खांली थांबोलत हो तं ते सांगा करतं होती आंता कसं इथं सगळं तिच्यां अंडर आहे
हां अं कां
आंला कायं
नमः शिवा म्हणं मैडम मलां वाटलं
मॅडम हुंशार लयं हुंशार आहे मॅडम मॅडम जरं शिकवा असं कि तेव्हां आंता कुठं आणि सिईटीला चांगले मार्क पडलां असतं
होयं हॅलो बोलतं की
हां
बोलं तुझं झालं की नाहीं कामंती कायं मी कॉलेजवरं अजून मला नंबर आहे आता येणार माझं आंत्तावीस चालांय म्हजे चवीसचाला नंबर लागले की कां नाहीं
कांबर करं म्हणूंन शकतो बणं नं आंता एक चार पाहिजे सगळ्यांना कुहीचं कडं
तुलां नंबर जायंल मोठां विषय मगं आंता कायं करूं युंग कायं तुणांला तिकडे कायं तिकडे कायं हां
झा्यांबरलां माझ्यां बरोबर ब तरं माझं जेवणं बो बोलकी बोलं कुंडकट कली कायं नाहीं रे बाबां चालूंय ब कि तीनं तसं चालूं आहे नां कंट करुं नको रे बाबां चालूंये कायं करूं नकोस कसं कायं मारवांडी